ॅ हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा ऐकून होते. त्याच्या आधी लागला. कॉल के हा येऊन र याच्या आधी लागलाच नव्हता म्हट कॉल. करून पाहिल तास् पूर्ण झालेला आहे म्हणे ह.
हा मग तुमच हे आताच म्हणजे तुम्ही नवीन चालू केला की परत आला हे तुमचे.
मी माझं याच्या आधी ज दोन हजाराचं पेमेंट झाचालू होतं ना. ते आलेलं होत मला आणि त्याच्या नंतरचे जे विीस कॉल आले होते की नाही ते मला. म्हणजे मेसेज आला होता पण तो पाहायला लेट झाला झाल्यामुळे मग ते आलेच नव्हते.
हो काय.
आणि आता हे समज अ समज माझं दुसरणी आहे पण ते. अ तीन म्हणजे तीन खेप आलं.
हा हा.
हा तर हे माझं म्हणजे डबलचच आहे.
पैसेले होते पेमेंटच टाकलंच नव्हतं मी. अ मग का आता हेट फय झाला ना.
हा.
टाकलं त्याच्यातल. दवत नाही नाही पेमेंट नाही आला अजून दाखवतच नाही माझ्याच्यात. माझे ज.
हा ना माझ्या याच्या यात माझा हा सव्विसावा कळा आहे कि नाही
हा
हॅलो तरी पण नाही दाखवते माझा सविसावा कॉल आहे म्हटला हा तरी पण नाही दाखवतय म्हटलं मी तीन चार दिवस झाले लागलेली आहे याच्या मागे.
हो का. माझा त बाप्पा माझापाचच कॉल आहे हा.
हा काय नाही माझा सव्विसावा सुरू आहे.
बापरे म्हणजे मी माझं आहे ना बोललच नाही हे लहान मुलं आहे ना म्हण
हा ओ काे
हा दीड वर्षाचा आहे तो
हाव काय हा ना त्याच्यामुळे होतही नाही
नाही ना होत नाही आणि रात्रीले कसं आहे रात्रीले बिचार झोप येते
झोपीपेक्षा त्या मुलाला घेत म्हणजे घ्या घ्या दिवसभराचे दोन तीन तास निघून जातात आणि का मग
कामान त्याची आजी नाही मि त्याची आजी नाही घरी का त्याची आजी अकोल्याला जायलाय त्यािच्या काकाजवळ तिकडे
हा काय हा ना मग त्याच्यामुळे कसं झोपला त्या टाइमात करावं लागत असेल
हो झोपले त्या टायमात म्हणजे आता माहिती आहे लय वेळ त उठले तो साडेचार वाजतापसून उठलेला आहे आता तो
हा ओके
ात म्हणजे किती आहे म्हणजे काईची मुलगी मोठी आहे ल के आता खेळून राेली त्याच्यासोबत
ह काय तई तिथंच असते काय
हा उई म्हणजे
होा का होा हो हो ना हा मुलांसोबत मुलग खेळ हा चहा पाणी खायचं चहा पाण्याचा टाइम म्हणजे आजता आम्ही दोघी कॉलवर आहोत घरच्यांनी हातानीच चहा केला अ अ एक मग तेच ना हच विचार पडला चार्जिंग ल लावा लागते अ झालं एक तर कालपसून या टॅपच नेटवर्क गेलेलं होत काल याच टामात आम्ही असं कॉल बसलो तीन तापसून गेलेल होत तर आताल म्हणतात म्हणजे इंटरनेटच चालत नव्ह याच्या आधी काय दाखवायच की माझा टास्क पूर्ण झाला म्ह तीसचा पण माझा टास्क
ह
पण कॉलेज नव्हती लाग कोणाची कॉलेज नव्हती तर अचानक हा टोमॅटिक रेंज प्रॉब्लेम होते हा
आणि किती हे ऍप असं आहे म्हणतात की किती दिवस सुरू राहीन याची गॅरंटी नाही ना
अ काय म्हटलं
म्हंटलं हे एप अस आहे की किती दिवस सुरू राहील हे सांगताना येत
हा तेस ना
घे पय अर का
मुलंही सुसून येतात बिचारे
ह ब मुलानी चची द दोन बैले त्यांचा माझा माझ्या मोबाईल मध बट त संपली तर त्याच्यासाठी रळून राहियला म्हणे आपलंच
मोकेचा आवाज गेला तरीच कॉल चालूच ठेव द दहा
हा हा हां हां सुरू ठेवते.
हा हा
पडतंथबफा थांबतो दोन मिनट त्या जवळात लेकरे मोठे आहे धिंगा मस्ती करतात.
आणि मी म्हणत आहे मंग जसं माझा सविस्वा कॉल आहे की नई. त माझे तेच पूर्णच होतात तर मग तुम्ही करून घ्या तुमचे.
हॅलो
हॅलो. हां इथून आमच्या घरासमोरून जेवणार जातय त त्याच्या आवाजामुळे ऐकू नसेल येत.
हा ना तेच ना म्हणजे पस्ट आवाज नई येत.
हा काय नेटवर्क प्रॉब्लेम असेल ना म.
अच्छ
ते पष्ट म्हणजे आता येऊनदेत.
हां सेल आणि सध्या आमच्या घरासमोरून जेवराट चालली कि नई.
हा हा.
नाई जेवणारणीं संध्याकाळी जात्यात त्या पण ते काय म्हणतात पुना देवाजवळ जात असतात. त ते पापड कि काय घेऊन ते जातायत त्या बँडच्यानी ऐकू नई आलं. ते डपळेज न.
का कोण कोण ऐकूून इंद्रेला.
हो आणि इथं कसं आम्ही दोघी आये आणि इकडूनच समोरून आमच्या एक मोठ्या ताई येत. त्याच्यामुळे तिघी जणी असल्यावर समज नेटवर्क जागच्या जागी प्रॉब्लेम होते ना. तिच्याच्यानी ऐक मिश नेट णत नाह नाई एक जण असलं तर ऐकूय येते.
कस होते हा
नाई. हा आण म्हटलं हा टास्क बऱ्याच जणांचा कम्प्लीट झाला बर. तीस तीस कॉल बऱ्याच जणांचे झालेले आहेत. कारण आपल्याला कॉलच लागत नई. आता माझा हा सवि सावा आहे. समज आता आपले जर डोघीचे ये आणखी या ताईचा जर दोन कॉल समज रिसीव्ह झाले की नई माझी कम्प्लीट होऊन म्हणून मी पण हो माझा हा सविस्तावा कॉल आहे ना. हां म्हणून म्हटलं मग तुम्ही करून द्या मला.
नाही मग मी तुम्हाला करून घेतो
हा तुम्हाला मी तुम्हाला करतो तुम्हाला करून घ्या म्हणजे मग तुमचा माज माझ्या जवडून हा नंबर हे हुन जाते. म्हणजे मग तुम्हाला बाकीचे नंबर भेटतात ना?
म्हणजे राणीत येईल कॉल सातजण
हां हूं.
त ते दोन कॉल आहे ना त उचलले नाही गे नाही पण झाले.
ते ऑटोमॅटिक स् कट होता.
हा तर मंग मी तुम्हाला बरोबर आता म्हणजे आता लातोच
परत का खाली तिकडून लागतात ना लागतात आता मी काय म्हटलं तुम्ही?
तुमच सवीस न कॉल म्हटला एक एकही त्यातला फेल गेला नाही का?
नाही बापरे अश तर कितीच जायलाय पण असं म्हटलं नाही माझे कसे खाली एकदम झिरो बॅलन्स म दोनच आहेत आणि दोन कोण आमच्या दोघींचे माझ म्हणजे मी तैला केला तैन मला केला तर ते ॅटोमॅटिकच कट झाले म्हणजे दोन दोन मिनिटातच कट झाले आणि आमच्या गावातल्या तई आहेत. त त्यांनी मला केला मी त्यांना केला अस नेटवर्क प्रॉब्लेम गेला असेल त तो चार मिनिटात कट झाला म्हणजे असे पाच सहा कॉलच खाली गेलेले. सर्वजण असं मोबाईल घेऊन वर आहे तसं बाहेर दुकान आहे समोर सगळ्यांना दिसते पर्जुवा
अांबा दोन मिनटं हा का बाहेर गेला होता मग मी
हा काय पाहिज प बोला बोलत
शू हा बला ना बोला तही
टाकू नको ना टाकू नको ना आपल्या कपड
बचरे
होा सुचू देत नाही हा त्याच लाग कोण काय म्हणते फोनवरही समजत नाही आता माझा मुलगापा पाच मिनिट दहा मिनिटच फोन असतात पण किती आहे रणॉन हे ते आता भिंतीवर बसल आणि मला धरून ठेवा लागून राहील
वाज आवाजदी दिदीते ती गेली ना हो खां
पशंवर आले
हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हा बोला
मिळला कावाज यिवराला म्हटलं हवा
हा येतय ना
हो का
किती दीड वर्षाचा आहे का तुमचा मुलगा
दीड वर्षाचा आहे तो आणि ती आली होती की नाही खेळाले हरू ते चालली आणि ह त्याच्या मागे लागड हाबर पायरेेत निघेला आता
हा काय चालतेय ना
चालत ना तू म्हणजे भरपूर पळतीस
हाकय हो ना काही काही मुलं अचंड असतात लवकर चालतात
बापा चंटणी हा म्हणजे माहित काय याचं बोलणं बरोबर लक्षात देते
हा काय
ले बरोबरोस सस्त कोनीी रागवी बाती शतेे
हा ना बरं आहे ना मग फक्त राग नाही पाहिजे
सफा राग म्हणजे असा आहे क को नेलं नाही की बाहेर कि ते पायातच बसते मग दो तीन मिनट
हा ना नाही राग नाही पाहिजे एकापरी छंड गोष्ट चांगली आहे
नाही चंट आहे त म्हणजे एका त्याच्यात म्हणजे आदरााचं सगळं पाय सांगा
हो ना
हण घच
हा ना नाही तसच पाहिजे मुलं नाही कापरी
हा ते आरुले तो पाणी मागून रायला होता त्यासाठी काही समजलं ना किती वेळा तो कल्ला करून गला किती वेळचा
हो ना, हा
तुमचाही मुलगा लाहण्याच अशी लाहनच आहे ना
तुमचं झालं का चहापाणी मग
नाही चहा पाणी राहिल.
अथांम ना धूर डोळ्यात चचालं ना डोळ्यात चल ना
चहा पाणी राहिला आमचं.
अंटीचा कोणच्या
काय करत म काय करत काय करत सांग काय करत. हा हा हा हे बंद करशु
माझा मुलगा म्हणते कोणाचा फोन सुरुय म्हटलं अंटीचा म्हने ते कोणत्या सौंदडे आता रोजच फोन सुरू येत म्हणते कोणाचे येतता येईले रोज रोज कोणाचे सांगाव.
हा
जसं मुलांना असं वाटते.
मग मुलं मागत नाही मागतात ना मोबाईल
मोबाईल मग माझा एक मोबाईल याच्या जवळ होता येन पाहू पाहू स्विच ऑफ केला. आणि तीन वाजतापासून नेटवर्क आलापासून मी या मोबाईल वर आहे पण ेव म्हणजे जे माझ्या कॉन्टॅक्ट म होते की नाही त्यांचे बरेच कॉल पूर्ण झाले. हव दोघही जण मोबाईल साठी रडत आहेत.
म्हणजे अशी लिमिट नाहीे की आपण त्यांनाच लावला त्यांनाच पाच कॉल लावले पाहिजे म्हणून कोणी लावले चालतात.
कोणालाही लावलेत चालतात असं काही नाहीय. हा फक्त आता तीस कॉल म्हटलं खूप भारी आता तुम्ही नाही म्हणता एकसारखेच पाच केले ना.
हा हा
आम्ही असं नाही केलं आता आम्ही बऱ्याच जणी होतो ना समज पाच सात जणी होतो पण त्यांचे कसे माझं काल नेटवर्क मुळे राहून गेलं.
ह हो काय मग माझी मी म्हणजे माझ्या ह्याच्यावर तही मी वर्ष दिवशी आल ना तर कालचा दिवसच नाही हा
हो ना, हा काय आता माझ्या आहे एका ताई आहे. ते समोर राहतात आमच्या ते आजच सुरु झालं हो त्यांचा पहिला कॉल मला आला होता.
हा मग मी तेच म्हटलं म्हणजे मला परवाच्या दिवशी आला होता. म्हणजे मंगळवारी
हा ह
हा मग हा
हो, खाली हा बंदईनी हुण राहिला ना पडशीलन तर हेच हो शिक अो ह बंदेनव
हात बंदही नाहीहून राहिला उत्तर ना आधी खाली.